नमस्कार. स्वस्त मस्त हं. अ मुंबई सिटी.
अच्छा मुंबईत मुंबईत राहतात तुम्ही, ओके मी ठाण्याला राहत होते मॅडम कळव्याला. आणि मिचनी हा एन जी ओ मध्ये काम केलंय. परत
क धारावीत आहे ना?
धारवीतपणे आणि डोंबिवली कल्याण भर भरपूर ठिकाणी आता. च्न्या अं अं तिकडे व वसई विरार सगळीकडे मुंबईत बरेच सभा बनधेत.
स्नेहामध्ये होते मी प्रोजेक्ट कॉऑर्डिनेट मणं, नंतर मी जॉब सोडला मी इकडे आलीये हब्बन इकडे असतात ना हेमा चला तर मी म इकडे आता दोन वर्षापासूनं दोन अडीच वर्ष.
ओके मजे लग्न हून तिकडे गेलात की य?
थेट म्हणजे मी आ आता मी माझं एज फोर्टी नाईन इयर्स ए. मैज पूर्ण बारत. तेरा वर्ष मुंबईत ठाण्यामधे म्हणजे कळव्याला होते मी. ता आणि म मुलं मोठी झाली आता आणि अ मुल छोटा मुलगा पुण्याला शिकायला गेला हज पण इकडे एकटेच होते ना, मग मी इकडे आले आता दोन वर्ष झाले. म्हणजे असते गावी जाऊन. पन पुण्याला मुलगा असतो त्याच्याकडे पण थांबते कधी इकडे असं
हाच्चं खायचे दिवस झाले त्यांचे.
हो-हो-हो-हो, असं आय आणि मग - मुंबईला असं ना स्नेहा मधे जॉब करत होते म्हणजे एन जी ओ तच. आ न्यूबॉर्न चाइल्ड आणि मदरवर. मस्लम वस्तीत वगैरे महिला आरोग्य समिती बनवाय म अ एक आश्रम ए माहेर आश्रम म्हणून खूप - तर, तिथे पण‍ होते.
मला वाटत माहेर तो यांचाय का
कोपरखरणेला, नायी तो नायी, श्रीमुक्तीवाल्यांचा नायीये हा. आ ह्याचे ना मेन ब्रांच आहे पुण्याची. आं लुसी, सिस्टर लुसी म्हणूनेत, त्याच्या फाउंडर. आणि तो म्हणजे अनाथ कम सिंगल पॅरेंट असा, अशा टाईपचाये मुलांचा.
आणिम हां आणि तुम्ही म, माझे पण एम एस डब्लूच झालंय मॅडम.
मी नाही केलं.
अच्छा, आवाज ब्रेक होतोय तुमचा. हॅलो, आवाज आवाज ब्रेक, अ क्लियर नाहीयेत हं.
आता खिडकीकडे आले आतायेत--.
ओके येतोय येतोय, हां मुंबईला कुठे राहता म्हंटला?
अ आचा सिटीचं वगैरे नाव आपण सांगू शकतो पत्ता वगैरे.
अ हां असं काही नाही सांगू शकतो आपलं, अच्छा यात च् बर ओके मला पण नव्हत माहिती,. ओके जाऊ द्या नका सांगू नका ठीके हां चालेल चालेल ठीके ओके ओके काय प्रॉब् गूडनाईट हं.
हां आत आता अ हिमाचलमधे म्हणजे काय हे आहे का म्हणजे?
हिमाचल मध्ये म्हणजे कशाबद्दल म्हणता?
हे असं अ मुलांवर वगैरे काय वर्क. करू शकतो का आपण तिकडे हा म्हजे आपल्या ला अ
नाही दिसला म्हणजे एन जी ओ पण खूप कमी दिसल्या मी स्वतः जॉब शोधत होते इथे आल्यावर तर इथे थोडासा रुरल एरिया म्हणजे तालुका प्लेस मी जिथे राह ते आणि तिथे बद्दी एरिया जवळए तर अ ते इथे एन जी ओ आहे. पण जायला यायला खूप लांब पडत आता मुंबईला कसं ट्रेन वगैरे असतात जाणयेणं तस अ थोडस एरिया हे असल्यामुळे जायची यायच्या प्रॉब्लेम ये मग एवढं पॉसिबल नाही आणि लहा मग तिकडे आहे म्हणजे इंडस्ट्रीयल एरिये ना बद् ती तिथे मे बि स्लम एरिया मिळेल पण म जायला यायलाच प्रॉब्लेम पडतोय आणि थोड्याफार एनजीओ पण काम करतायत बद्दी मध्ये. सेव्ह द चिल्ड्रन पण आहे पण फक्त आता मला ते कन्व्हिनियंट नाही पडलं आसं झालं. असं झालं इकड चं हिमाचलचं आणि मग मी, मी पण असेच ऑनलाईन काहीतरी कामाच्या शोधात होते मी ऍक्च्युली काउन्सिलिंगच्या शोधात होते एक तुम्ही ऐकलय का नई दि दिशा म्हणून ए.
अ म्हणजे फिजिकली हॅन्डीकॅप असतात ना त्यांच्यावर काम चालतं नई दि शाचं पण मला काय मी आपलाय पण केलं पण काही झालं नाही मे बी एज क्रायटेरिया पण असतो की काय माहीत नाही आता. कारण माझं फोर्टी नाइन आहे तर मी तो पण विचार केला काय माहित म्हटलं.
तिथं पण ते घेत असतील कारण ते आपण त्यांना सांभाळायचं किंवा ते करायचं.
ते ऑनलाईनच म्हण जे अ काउन्सलिंग वगैरे करायचं पॅरेंट्सला गाईड करायचं असंच होतं त्यांचं.
आणि दुसरं तर मग अ मी म्हणजे असंही मॅडम काही माहित असेल घरून करण्या करता येण्यासारखं. की तुम्ही त्यांच्याशी रिलेटेड असाल अं मी अगदी व्हॉलेटरी पण करायला तयार आहे. कुणाला काउन्सिलिंग करायचं असेल किंवा काही एनजीओचं डॉक्युमेंटेशन पण मी करू शकते असं काय नाही.
किंवा वर्क फ्रॉम होम काही तुम्हाला अंदाज आला आयडिया तरी सांगा.
हा काही नाही बाबा अ तोंडी सांगितलं पुर्ण ते लिहून द्यायला सांगितलं.
तरी पण सांगेल हा. हा हा काय हरकत नाही मी ते पण डॉक्युमेंटेशन करू शकते. आणि सध्या मी काय घरात दुसरं काय मला ऑप्शन मिळालं नाही तर मी ते ड्रायफ्रूटचे लाडू, नाचणीचे लाडू, हेल्दी लाडू जे असतात. त्याच मी अ कसं काय करायचं कॉ, कॉस्टिंग वगैरे ते काढत होते घरी बसून.
हा.. हा.. हा.. इकडे तिकडे खपतील. तिकडे मार्केटिंग चांगलं मिळायचं म्हणजे त्याला
बघूया आता, हा हा असं चालू होतं. अ बाकी तुमचं काय चाललंय सध्या?
हा. माझं आता सध्या अ, एक गाव आहे ते सोलापूरकडे तर तिथे आता आम्ही ना, अ काढायचा विचार करतोय तर तिथली सगळी व्यवस्था करायला लागणार या पुढच्या
काय काय पुढच्या आठवड्यापासनं हां-हां.
हां महिलाश्रम मध्ये आमच्या संस्थेचा हं, आता तिथं काम करायचं म्हणजे, बिनपगारी सगळं. हां पण हां व्यवस्थापन
हां-हां-हां
मॅडम एक मिनिट हां कायतरी डिस्टर्ब होतंय. हॅलो.
हां, आता येतो का? किती अव मिनिटांवर मिनिटांवर पण लक्ष ठेवा लक्षात येत नाय
हॅलो
हां मला येते आवाज.
येतोय ना, हां बोला बोला हां.
नाही विजिट पण करू शकता
अ ना मला तुमचा क्लिअरच आवाज येत नाहीय काही. अं मघाशी येत होता आता परत एकदम कमी येतं व्हाईस.
हां आता, आता येतोय का?
हां-हां
हां, ते खिडकीच्या जवळच आहे मी. काय काय होत असल बाई प्रॉब्लेम. कय कई बघा म्हंटला आप आपण कधी सुरू केला होता फोन, म्हणजे दहा मिनिटं झाले का कट
अच्छा नाही अजून, सात साडे सात मिनिटं झालेत. हां-हां-हां, वेळ आहे हां.
परवा तर आम्ही घरातल्या घरातच बोलत होतो, मुलगा आणि सून. आणि मुलगा आणि मी. त्याने तिला पण लावला कॉल अन मला पण लावला. हां, तो पण पुरुष गटास आं वेळ झालाय ना?
हां-हां-हां-हां
मल ज्योती ताई त्यांच त्यांना सांगितलं की त्याला पण सांग. करून घ्या मन्त्याही.
अच्छा, हां-हां-हां-हां-हां बरं झालं म ते पण. हम्-हम्-हम्, चालेल चालेल.
करूया हे. तुमची पण ते समजा तुम्हाला ऑर्डर दिल्या तरी पण त एवढा लांब त पाठवू शकत ना तुम्ही लाडू वगैरे हे ना?
पाठवेल मॅडम. मी तर असं ठरवलं की कुरिअर ने पन करायचं असं. जर कुणा च्या ऑर्डर आस् तील तर मी थोडं बेअर करेल. आणि पाठवेल. कारण मला कुठून तरी सुरू तर करायचंय ना.
हो-हो, मन नक्की सांगेल आमच्या ग्रुप मध्ये.
हां तुमच्या ग्रुपमध्ये असेल त माझे पण ते पूर्ण झालं ना व्यवस् तीत त म मी तुम्हाला पाठवून देईल म्हणजे
हां अभ्यास करा ओ अ हां त्याची किम्मत?
हां-हां-हां, तेच मी आता त्याचं थोडं व्यवस्थित कर ते म्हणजे क्वांटिटी वाईज हे कर चालू केले काम ना सध्या.
सध्या अंदाज एकण तुमला किती सामान लागतय काय आणि तेच्या आपलं कष्टाचे पैसे किती?, सामानाचे पैसे किती?
हा त्याच्यावरच माझं काम चालू आहे आता मी एक नाचणीचे करून पाहिले. तर त्याचे झालं म्हणजे माझ चांगले झाले ते म्हणजे तीन वेळा ट्राय ते नाचणीचे लाडू एकदा, एकदा तर असे पा कातले बनवले आ काय?
हा एकदा पाकातले केले हा केले आपल्या घरीच म्हणजे घरी. खण्यासाठी एकदा पाकातले केले त्याच्या नंतर मग अं- आपले गुळ टाकून केले म्हणजे पाकाचे त्याच्यानंतर तिसऱ्यांदा केले खजूर चे. तर ते खजूर टाकलेले खूप छान झाले म्हणजे त्याच टेक्स्चर. आणि त्याच गोडवा म्हणजे नॅचरल असं चौपण. त्या गोष्टी म ते चांगले झाले पण त्याची कॉस्ट वाढली अस सगळं पण ते लाडू छान झाले.
खजूर मध्ये फरक आहे.
हा तेच ना हा आता हे अ म्हणजे हेल्दी पण झाले ना जास्त गुळ तर नाही त्याच्यात म्हणजे अ कृत्रिम गोड काहीच नाही नॅचरल हम्म हम्म. असं झालं. चालेल आपले दहा मिनटं झालीच मॅडम चालेल. ठीक आहे धन्यवाद बोलल्याबद्दल हा मला पण छान वाटलं मी एक एखादिवशी करेल पर्सनला कॉल तुम्हाला ओके, ओके धन्यवाद.
हो बाय बाय.